हॅलो
हॅलो हा जेवल जेवल मया आज उपास
हा आज उपास बा हॅलो गुरवार असतो वय हा
हा गुरुवार असतो.
गुरवार असते हम्म.
आज खिचडी आता खाली. बाकी काय ना फळ.
हम्म.
तुमच्यात काय?
काय नाही काय आम्ही काय गुरव जेवण झालं आम्ही गुरुवार करतो पहिला दोघं पण. मध्ये जरा आजरी पडल्यावर ते ड डॉक्टर बंद करा म्हंटले तर बंदच केले मी पाचवीपासन करत होतो लहान
हा.
पण आता दोन वर्ष झालं बंद केलाय मी होय. ते द त्यांच्यावर लई आहे ना श्रद्धा पहिलीपासूनच.
हम्म हम्म.
दत्त महाराज हम्म म.
नाही पाहिजे आठवड्यात ना कधी तर. ते आठवड्यात कधीतरी उपास करावा व्हाय. हम्म.
हो.
हम्म आणि कसं आहे उपवासाच टळलेलं त जात नाही ना.
तळलेले तर नाहीचय आता तरी बंदच करायचं सांगितलं होय.
होय होय.
ते तळलेलं असलं की जात नाही आणि ते दिवसभर होय.
एकादश.
आहे की एकादस असते वरीचा भात आणि तेवढं करत नाही मी फक्त गुरुवारीच करतो.
गुरवारच करता व्हाय हम्म हम्म हम्म.
हम्म तिकडं नाही नाही तिकडं नाही जात आऱ्याला.
इथे ना आता नाही पंढरपूर नाही. इथथ अ परवा यायला जाऊन आलेल ना घरची हे सगळे पालखीला.
पालखीला हा.
ख आता हा नातेपुतेला गेली.
ह आम्ही ते करोनाच्या दिवस आधी आहे नाही आम्ही दोन तीन वर्षे आम्ही घटात गेलतो बघा सात किलोमीटरचाल
हम्म.
सगळी हा मैत्रिणी मैत्रीण बोलत होतो ते अस हेच काढतो तो गाडी.. आणि गाडी ते वर ड्रायव्हर नेऊन लावायचा आणि देवघरात म सजवतो
हम्म..
ती दोन तीन वर्ष कोरोनापासून बंद झालं ते बंदच झालं आता हम्म.. मग तुम तुम्ही कधि गेला नाहीसा मग पाई
नाही नाही.. आमच ते फक्त गाडी न जाऊन ते नातेपुत्या येतात ना ते.. रि रिंगण असत त्यावेळी ते त्यावेळेस जाऊन त्यावेळेस जातोय सगळी
हम्म.. या वर्षी जायच जायचं म्हणालात काय? खरं काय बोलण झालं नाही ना ते.. मैत्रिणी सोबत तेन
हम्म..
माझी मैत्रिण कधीपासून जाते. किती वर्ष झालं जाते पायी चालत जाते. त्या इथून कोल्हापुरातूनच ते काय नाही आमच्या समाजातलेच म्हणजे शिंपीच आहेत नाही
हम्म हम्.. ते एक एक जण जातात करतात आणि हा आता यावेळी नंदवाळला पण मोठा असत ना आपल्या इथ
नंदावाळ ते लय अलीकड गाड्या लावत्यात आणि ते पण घाटच आहे ना नंदावाळ पण चालतच जात्यात माणस होय होय होय होय.. चांगलय.. बघण्यासारखं असते आता तर लयच.. अ ब फॅशन झाल्यासारखी
ते आपल्या इकडे प्रति पंढरपूरच म्हणत्यात ओ ते
होय होय होय होय...
अस हाय
हम्म हम्म.. हा ह..
लोक आजूबाजूची तेन भरपूर याय लागल्यात आता तिथ
भरपूर होय होय लई याल्यात
हा आणि ते उल्लेख हा उल्लेखच तिथे झालाय ना ते कोल्हापूर म्हणजे प्रति पंढरपूर पुढच ते हे त्यामुळं नाव आल्यामुळे ना ते नंदवाळच तेे प्रसिद्ध झाली.
हम्म हम्म.. खरं ते हे चालू कोण केलय हे बाळूमामानी चालू केले असं म्हणतात बाबा हे
नाही काय माहित नाही.. फक्त त्याचं ग्रंथात नाव आलंय
होय..
कि असं असं नंदवळ मध्ये प्रति पंढरपूरचा उल्लेख आलाय त्यामुळे ते
होय होय.. हम्म ह.. आता आम्ही दर आमवशाला मि आणि मिस्टर आमचे जातोय नव काय ह्याला हम्म आदमापूरला.. दर अमावशाला जातोय आम्ही दोघं पण गाडीवरन जाते. तेवढच आहे बा एक महिन्यात ना एकदा तरी अस, देव करायच म्हणून जातोय आम्ही. तिथून वर भरपूर गर्दी असते. नाही नाही
हम्म, अमोशेला गर्दी असते तिथ. ते काय
हम्म, यावेेळी तर हाय नी इतकीे गाडी चक हे झालत व रस्ताच
नाही, आता ते कस आहे, हे मालिका आणि ह्याच्यामूळ ते प्रसिद्धी जास्त झाल्या. त्यामुळ ते वाढलेय. बाकी एवढ आधी नव्हत.
आधी नव्हतच ते काय. मी आ मी जायत होतो. ती ती माझी मैत्रीण हाय नी मुरगुडची. ती तुम्ही सांगितली नाही मी तुम्हासनी. आणि मगाशी ती पायी जात्या ह्याला पंढरपूरला‌. तिच माहेर ते मुरगुड. मग तिच्या गावाला गेले आम्ही जायत होतो. लहान मुल असताना जायत होतो. शाळेला सोडायच आणि आम्ही बा आदमापूरला जायच. लई छोट मंदिर होत हो त्यावेळी.
हम्म हम्म
अस समोर गेल की लगे दर्शन.
हा
ती मालिका चालू झाली त्याच्यामुळे हेनी जास्तच ते प्रस्तच वाढल.
प्रसिद्धच वाढल ते. ते अस होतय ते अ अंगातल काढतात. हे करतात. ते करतात. त्यामुळे ते प्रसिद्धी झाल.
ते हेला ओ मेतक्याला मेत क्याला हाय ते. खांब खांब रोवला ना
ते गर्दी इकडच्या मंदिराला होते नवीन केलेल्या. मेतक्याच मेन पहिल मंदिर आहे.
मंदिर होय होय, मेतक्यालाच पहिला मंदिर आहे ते. ते खांब रवलेला नाही व्हय ते. ते भूत निघते. हम्म अस म्हणत्यात. अजून म्हणजे गेलतो आम्ही मेतक्याला गेलतो आम्ही पण. ते पण बघून आलोय आम्ही.
सांगालाईस तिथ.
इथलीच पवई घालायचो आम्ही. आम्ही लहान मुल अ सगळे असताना त्या वेळी आम्ही सगळीच बारकीे बारकीे पोर होतीत ना, त्यावेळी घेऊन गेलतो आम्ही सगळे गाडीतन. लय लय वर्ष झालीत तेला जाऊन. आता काय काय बदलले वाटत सगळ प
नाही ते जुने मंदिर आहे तस. फक्त इकडे नवीन हे केले त्याचे प्रस्थ जास्त झालय. म्हणजे हे त्यांच्यात पण दोन हे पडले ना. हा दोन कमिटी पडल्यामुळ ते इकडच्या न नवीन याला सगळ त्यांनी हे केल.
काय मोठ जे मोठ, आता केवढ करायलात. आणि भरपूर करायलात आता. आणि परत बांधाल्यात. धर्मशाळा भरपूर एकरात हम्म एक म्हणे मुंबईची होय, म नाही मुंबईची गाडी आहे तिथ. म्हणजे दरवेळेला आम्ही जातना बघतोय असतेच गाडी कायम. ती सांगत होती, आम्ही दरवर्षी एवढी ती माणस, पंचावन्न माणस घेऊन येतोय तो कायम. दर आमवस्येला बघा. मग, एक- एकीकडन पाव ते मनात एक मनात श्रद्धा श्रद्धा पाहिजे होय नाही दुसरं काय हम्म
कस हाय ते ते जरा काहीतरी अनुभव येत गेला ना त्यामुळे ते प्रसिद्धी होत गेली.
हा प्रसिद्धी होत जात्या मनापासनं केलं तर होते पण खरं ते म्हणतात खरं बाई मी आम्ही कसं वेळ भेटल तसं जातोय खरं आता पहिला आधी जाईत हुतो म ही होती त्यावेळी कन्या. ते आणि मी गाडीवरनं जाईत हो तो म आता तिचं हे झाल्यावर मग आता हेंच्या संग जायचं.
हम्म
कधी सकाळी सकाळी लवकर जातोय आम्ही साडे साडे सहा सहा साडेसहाला बाहेर पडतेय सकाळी.
हम्म.
हम्म येतोय आम्ही बारा पर्यंत घरी.
हम्म आमच्या आजोबांना साक्षात बाळूमामा भेटलेत.
होय होय. होय आजोबा वडलांचे काय?
नाही नाही इकड आईचे
आई आईचे वडील आईचे वडील हा हा हा हम्म. लई लईजनांच्या घरी तेन जाईत होते ओ ते.
हम्म आणि ते बसलेले असे झाडा खाली ते झाडा खाली बसले तेन्हीच तिथि त्या वेळेला
मग
हम्, हम्म. म्हणजे ते नंतर आ ते मालिका आल्या कनी त्यावेळी ते कळालं की हे हेंना भेटलेले अस झाल.
नाही एवढी प्रसिद्धी नव्हती ना.
प्रत्येक गावात कणी बाळूमामाच मंदिर हायच आता बघा कि.
हम्म.
ते हेच झालं वो, प्रसिद्धीच झाली तस. आता कसं झालं पूर्वीचे जे वडीलपार्जित किंवा हे असेल, हा.
तुम्ही गेलता का नाही मग.
नाही जागी गेलोय की, बाळू मामाच्याला बरेच वेळा, आदमापूर ला जाऊन आलोय. कित्येक वेळा.
हा ते एकरूप. एक- एक जण बघा ते भंडारा घालून रुपया लावत्यात माहितीय हाय काय तिथं? तुम्ही-
नाव तसलं काय करत नाही आपण, नाव जाऊन दर्शन घेऊन.
दर्शनला असते मी बघते कायम आम्ही- ते माणसं म्हणजे लावत असतात नाणे. पान मंदिराच्या मागे नाही, नाही नाही आता मंदिराच्या समोर एक झाड आहे बघा. गोल नाही काय ते तिथं तिथं केले आता हम्म. आणि नारळाचं पण आ- आता ते नारळ वाढवल्या ते वर घेतले, एकदम वर घेतले आता. आता सगळं पाक आहे कणी हेच केले हो बदलले सगळं.
बरं
जेवणाचं पण बदलले, जेवण खर प्रसाद चांगला असतोय तिथं प्रसाद. एकदम छान असते, हम्म चालते चालते.
ओके हा.
ओके ओके हा ठीक आहे.
हां.